हा.
बोलकी.
काय चालय?
काय नाय बग जस्ट जेवून बसलोय, तुझं काय चालय?
ह काय नाय जेवण झाले. आता बसलोय मी पण म काय म्हटलं खूप निवांत बग एकदम. काय नाही आता सगळ्या मुलांचे शिकवून वगैरे झालेत.
हां.
म आता काय नुसता रिविजन रिविजन रिविजनच घ्यायची चालल्या त्यांची.
आता एक्झाम असतील ना.
एक्झाम आहेत की एक्झाम एप्रिल महिन्यात एप्रिलच्या लास्ट डेटला काहीतरी आहेत. मग त्याच्या आधी कायतरी सकाळची हम्म त्याच्या आधी काहीतरी सकाळची शाळा सुरू करणार आहेत म्हन.
सकाळची शाळा का?
हा. अहो ते जरा आता कस उन्हामुळे मुलांना त्रास होतो नाहीये.
हो.
म त्याच्यासाठी मग त्याच्यासाठी मग आमचं कसं असतय प्री प्रायमरी खाली असते आणि आम्ही वर असते. मग वरचा पत्रा जास्त तापलेला असतोय त्यामुळे त्याची दग बडवून ते मुलांना त्रास होतोय ने मग त्याच्या मुळ म दु आणि ती प्री प्रायमरी दु दुपारी दोन नंतर जात्या मग ती जाऊपर्यंत आम्हाला दोन वाजेपर्यंत वरच थांबायला लाग ते मग त्यांना त्यांना दोनला बाहेर काढतात आणि मग आम्ही खाली येतोय खा थोडासा गारवा असतोय त्यामुळ मुलांना बरे वाटतेनी मग हॉलमध्ये त थोडं दोन दोन क्लास हॉलमध्ये बसवते दोन क्लास वर अ क्लासरूम मध्ये बसवते.
हम्म.
आणि मग तीन ते दोन ते पाच खालीच मग सगळी. मग ते कसं मुलांना उन्हाळ्याचा त्रास व्हायला नको म्हणून म सकाळचे घेतात आठते बारापर्यंत असत्या बहुतेक आणि शिक्षकांचं काहीतरी दोन पर्यंत टायमिंग अस
हा हा मग आता काय करायल्यास टी व्हि बघा
आता नाही टी वी कुठे तेच ते हीच्यासाठी कॉल करूया म्हटल तुला आता टी वी आता झाले साडे दहा वाजून गेलेत दिवसभर वेळ भेटत नाही नी मग
होय.
दिवसभर बिझी शिकवण्यात वगैरे.
हम्म त्यात आणि लिहायचं असते. अ काय ते पेपर काढा त्याच्या प्रिंटा काढा परत ते आणि काहीतरी करिक्क्ष करा चुकलं असेल तर चेक करा. परत द्या काय एक झंझट असते वी ढीग काम लागत्यात.
आता काय टीचर म्हटल्यावरतीस सगळं आलोच.
हम्म, आणि प्रत्येक वर्गाचे काढून परत ते टायपिंग करून ते पेपर अ प्रत्येक सब्जेक्टचा वेगवेगळा काढायचा त्यात ते टायपिंग करायचं. त्यात आणिक कोणता प्रश्न किती मार्काला घालायचा, तो क्वेश्चन कसा काढायचा, हे आणि बघायचं. त्या टेक्स्टबुकमध्ये मग ते क्वेशचन काढायचं काय, सगळी बोंबा बोंब असे.
मग काय, काय तर चालायचस
हम्म, मग ते मी तांबेला रिझ्यूम देऊन आलतो की नाही? ते परवा सर त्या आमच्या ती समृद्धी माने होती माहिती का, केमिस्ट्रीला बीएस सी ला.
हा, होय, माहिती आहे की.
असंया हो, ती तिला बघितली असचील, करतीच म्हण माहीत नाही. तिल्या तिला आज विचारालते म्हण सर तुझी मैत्रीण रिझ्यूम देऊन गेली आणि काय झालं म्हणून? मग त्यांनी मला काय बोललेलं की, कॉल करतो. म्हणजे मी रिझ्युम देऊन आलतो नाही, तांब्या अकॅडमीत. मला त्यांनी काय म्हणलेलं, आम्ही बीएसी ओनली बीएस तिला मी टिचींग फिडला घेतली, त्याच्याशी बीएड डीएड काहीतरी असाव लागतंय, एक्सपिरय्स असावं लागतोय. मग मी म्हंतलेलं सर अ... बीएड बर टीचिंग फील्डमध्ये टीचिंग फील्डमध्ये राहुदे म्हणलेल ऑदर काहीतरी असलं तर सांगा, म्हणजे माझ्या फ्रेंडला जे दिलंय, तसं असलं तरी चालतंय. मग सरांनी म्हणलेल पेपर चेकिंग, दहावी बारावीच पेपर चेकिंग वगैरे असलं तर तुम्हाला सांग धो किंवा आमचं अजून ऑदर काहीतरी ऍक्टिव्हीटी वगैरे अस त्यावेळी जर गरज पडली तर तुम्हाला सांगतो म्हणलेले, मग मी सरांचा नंबर घेणार होतो तो परत सरांनी म्हणले की राहू दे. नंबर नको तुमच्या रिझ्युम वर तुमचा नंबर आहे, त्याच्यावर कॉल करतो. मग त्याच्यावर सरांनी ते पेपर वगैरे चेकिंगच सग नाही त्याचं चेकिंग वगैरे सगळं आलतं, पर सरांनी काही कॉलच केेला नाही, पण आत त्यांना वाटलं असतं तरी ते गेले असतीत नाही. मग मी तिला म्हणलो, त्यांना वाटलं अस हा, त्यांना वाटलं असतं तर ते केलं असतं म्हणलो मग त्यांनी केले नाही म्हणजे क काय एवढी ग ग अ... म्हणजे गरज वाटली नसेल किंवा इम्पॉर्टंट नसेल म्हणून काही बोलले नसतील,
हम्म, आसन तसं.
तिथं हम्म तेच की, आहे की, आता एखादी काय, एवढं काय?
होय.
आणि तसं पण आपण कुठे टीचिंग फील्डमध्येच करायचं, एक्सपिरियन्स घेण्यासाठी तर करायचं, काय? इथं काय, न तिथं, आता बीएड पण कर म्हण लागलेच तर हम्म, बीएड पण कर म्हण लागलेच सर आमचे. काय बीएड करून काय नको, काय कन्फ्युजन आहे काय बीएड करून काय मी टीचिंग फिल्ड मध्येच की शेवटी आणि.
हो.
हम्म, तेच की मग करू काय नको म्हणतोय, बघू आता काय होतंय? हे एमएससी आणि चालू बीएड आणि सगळं हेच होतय ग हम्म, सगळे भेमेस काय धरी हे बी व्हायचं नाही माझ्यान ते बी व्हायचं नाही असं व्हायचं.
होय कन्फ्युजन की, ग हे पण नाही होणार नीट आणि ते पण
हा हा, बीएड चांगलं म्हणतेत, खरंच ते कस ज्याला करिअर. टीचिंग फिल्डमधे करायचं त्याच्यासाठी चांगलं.
हो आपल्यासाठी काय ते.
हम्म हम्म, बघूया म्हणलीस. सरांना आता बीएड पेक्षा डीएड बॅक. चिलर होते डिग्री होते आणि त्याची हा, बरोबर आहे दोन दोन वर्षाचच असंत. दोन्ही पण हम्म, फी पण आहे वीस पंचवीस. हजार हाय एका वर्षाची.
एवढीये!
होय, बीएड.
वीस पंचवीस, मग स्कॉलरशीप वगैरे पण असेल कि. त्याला?
काय काय नसतंय म्हणं.
तस काय नसतय. मग ग,
मग डायरेक्ट फीज की, आहे तेवढी टप्प्याटप्प्यानें भरायची. रात्री पाण्यान झपलं तसंच. हम हम, आता काय भराय तेवीस. पंचवीस हजार दोन वर्षाच पन्नास हजार ते भरायला भरायला पाहिजे पन्नास हजार.
हम्म, मग काय करणार मग.
काय नाही बीएससी ला बारा हजार पंधरा हजार फी आहे. बीएससीच बघायची शेवती माझ त्यातच करिअर आहे. तेच बघायचं पहिला. आणि मग नंतर हे बघायचं काहीत म घ्यायच. ऑलाईन येतात कुणाला. आणि आधीच मी जयसिंगपूरला ऍडमिशन घेतलेलं ते आणि नाही हो. असतील ते नाही.
मग ते पैसे भरलेले.
सरांनी मला काय म्हणलेलं टी सी आणून द्या. तुमचं एक वर्षाच गॅप दाखवत नाही. ते
हा,
आणि. तो काय बरं हां टीसी. हा, ती सी आणलं की, एक वर्ष गॅप दाखवत नाही ती सी आणून द्या म्हणा लागलेली. मग टी सी नेऊन दिलं तर कसं आहे सांग तीन हजार चार हजार मी ऑलरेडी भरलेत. आणि मग टीसी नऊन दिला की, काय होते तिथे ऍडमिशन घेतलेच होते. म ते मला टीसी परत देताना काय म्हणाल, तुम्ही पूर्ण फ्री कम्प्लीट करा आणि मग टीसी घेऊन जावा. सोनाली त्याचं मग मग त्याना मी पूर्ण फ्रें देऊन मी कॉलेजच केलं नाही तर म्हणून मी एसी मधन टिसीच काढलेला नाहीये. हा आणि मला काय म्हटलं हो की हा मग तो हो आट हॅलो- हॅलो.
हा.
एक मिनिट- एक मिनिट. ती कॅन्सल करून मोडीत करून आणि स हा मग, टीसी काढून तेवढा आणला नाही दिला नाही. त्यानी विचार केल म्हणून बरं, नाही तर गड त्यांनी नेहुन दिलं अस तर बारा हजार तर भरायलाच लागला असत. हम्म, किंमत हाय त्या ठिकाणी रवी भविष्यात आधी पडतीया, दुसरं कॉलेज आहे भरोसा नाही दुसर
कधी आणीन
अच्छा.
होय बे
हम्म होय तेच कि म्हणूनच काढला नाय बे मम्मीला तेवढं सांगितलं आणि म मम्मी आईने पण राहुदे म्हणली, तुला म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तुला माहिती आहे म्हणली त्याच्याशी रिलेटेड आणि कुठे करून हे करून ते करून- हिकडं तिकडं करून सगळं आणि मध्येच राहायच राहायला नको. त्यापेक्षा राहुदे. म्हटली म्हणून राहिलचं आणि एकच एक एकच राहिले आठ -आठ -आठ पन्नास पंचावन्न झाले थांब जरा फ हॅलो वैताग आलाय मला आता.
मग काय.
डोळे आता मला अस रागान फेकू वाटली .
तो फोन फेकू नको, फोन फिकून काय करतीस.